हॅलो. झाला स्वयंपाक?
चालू या.
अ का काय केलं जेवायला?
पालकाची भाजी खायची.
पालकाची
हो.
हाव का.
तुमचं झालं का?
आमचा आताच झाला बटट्याची भाजी केली पोळ्या टाकल्या. त्यांच्या दोघांच जेवण झाले. सोडला का मग उपवास?
हो देऊन आल्या नंतर मी मसाला वाटला. पाटेवर मग सोडला. हा हो मग ते सकाळ्याला जेवायचं होतं मग ते कुठून जमलं नसतं.
हम्म नाही म्हण ते उपवासा आला कायच जम.
पण मग ते कॅन्सल झालं मग.
टास्क कुडुन आल
दही टाकल होत.
हाव का.
पोराच तो दोरल होतो.
लागत असाल ना.
हा.
किती कॉल झालय?
कॉलत नंबरच नाही घेतले ना कोनाचे.
कोण नाही घेतला.
कोणाचा घेता?
अह इकड अंजली चालते ना घे.
आं.
अंजलीचा नंबर मग मला व्हॉट्सअपला पाठवान मी ती साधा कॉल करीन.
हा हा. हम्म बरं बरं पाठवून देईल.
ह
अ न तिची जाऊ बी आहे एक. हम्म.
तिला केल एक दोघिला?
हा एक साक्षी आहे.
तिला साक्षीचा द्या हा ना
हम् छाया आहे पण छाया काही फोन नाहीसली तर
हा
ते कधी ती म्हणते हा कधी बिकऱ्या सारखं ती काय बीिके सारखं ते या त्याला दहा मिनिटं माग हमेनचीचेकी ह आह
पैशावली झाली म्हण मग तू
होा होय पाय ना मगाता
हम
ल जाऊ दे तेच ना त कोणाचीच नाही उचलले जाऊन तीन
ह का
नाही नाही अश्विनी जर असली तर तिला काही केला नाही म तिचं झालं क नाही का ना
हा ना मग आता ब मग मी केलं तिला आणखीन
हाव ना तिला एखादा केला तर मग बऱ्याच जणी असल्यात मग फरक पडाना.
हा मग एकमेकीचं होतं ना.
हा म आयन घ्यायचे ना हे मतदानात करून.
हा ना ते मी म्हटली त्याना.
येड म्हटल पाहती वनलेई
हा.
सांगितलं बी तर त्या पाहती नाही लक्ष करती नाही.
कळतं नाही ना त्यांंना
जरी बार सांगितलं तरी पहा म्हणून मी जरी आल्यावर सांगा तेच फोन करून
हा मी पण सांगितलं तेमलं लगेच
पहायचं लक्ष द्यायचं
हा
आता ते तीच कोॉण मानल्यावर सांग तू
ती स्कॉल कस शक्य हो
तीस करायचे तीस
आपल्याला पण
हा ते आध पाचदााखील अ आता तीसवरवर आलं ते
तीस कोण भेटून एवढे बा आहे आपल्याला
चल तीसच्या
ह का
आता कोण तसच कर नाही आता
ह ना तिथे डबल डबल चालल का डबल डबल नाही चालणार ते तुम्ही साक्षीला ना त्यांना केला का
ह
ह मला त्यांचे नंबर व्हट्सअपला टाक
हा हा टाकते ना म यासच आपण विचारपूस करून करून करणार ते.
हा.
वय हीच झालं वय तीच झालं का याचा नंबर द्या त्याचा. नंबर द्या.
अमित जे शि पला नवनाथ च्या बायको ला दोनदा विचारलं पण ती नाहीच म्हणाय बाई मला. जे सीई पिवाली नवनाथ ची बायको.
नाही म्हणाली ति.
आलंय नाही म्हणे त्याची काही चर्चा बी नाही म्हणाय माय फोनवर
त्या य ये. बायको ला पाय बर बटाट्याच्या बायकुला
तिचा नंबर आहेक नाही माहित बाई.
हं होता ना तुझ्या काड त्याव
हम्म पाहव लागल
हा मग तिला विचारून पाय कारण तीच होती ना पहिले त्याला ड ऍडमिन
हम्म.
अगोदर.
हा म त्या विचार सांगितलं म्हणलं आरती विचारा? तम तीला त
कोणाला विचाराला सांगितलं तर?
त्या काल नवनाथ च्या बायकुला जयसीपी वाल्या.
हा का त्या का जास्त मग दोगी सासू सुना राहता त्या बी.
हा. हम्म.
आता काय करते नाही त्याला डोकं लावलाय.
हा.
एक एक दोन दोन जे होईन ते अं.
आपल्या एरियातलाच भरपूर जाणी ना.
ती वेल नाही ना सगळ्याची.
हा ना कल्याणी त्यांची नाही होईल का?
त्यांनी करायलच नाही यं
नाही.
हम्म हम्म तवाच म्हणे आ त्या रिकामे काम कोण करी. आमच्या इकडचं कोणीच नाही. मता याच मनधान कल्पना ते बी आता काय माहिती याल आहे का नाही याल. त्यांनी जर चालू केलं तर मग करतच नावान श ऐकमेकींना.
हा.
हा तिमानता दुपारा पण त काय म्हणंती नाही
हा.
काय माहिती ते आता काय काय होईल तो म्हणजे जेवढे होईन तेवढे कर. आ.
चाल ना आता मी काय करेन हे तुमच कट झालं का डबल नंबर टाकून पाहिल लागला अस तर बरं होईल.
हा मला सांग फक्तच करायचं तवा.
हा हा सांग ना.
कॉल वाया नको घालवू
नाही ना पहिलं कसं हो पहिलं होत ते लगेच लागून गेलं.
हा तर ते आहे ना तुला आहे ना अगोदर दुसऱ्याला बी करायचं ना तर त्याचा नंबर सेव्ह करून. घे
हा मी आता एक वही केल त्याला लिहायला.
काय ना?
नंबर घ्यायला आ चायबाईचा नंबर घेतला त्या आवट्याचा कमालचा घेतला होता ना?
हा
वही वर लिहून घेतलं पण तिला तिचा पण होईन एक पण तिच्या मोबाईल रिचार्जच्याच नाही.
ते मग मग या रिचार्ज टाकलं तुम्ही मला कारा आणि मी तू माल करे
पण यायल असेल ना त्याच
तिथे येईले ना
हा उ का टाकणार मणा
टाकिन म्हणनती काय माहिती टाकल का नाही
हा हो का
टाकला असेल ना आता स्टेटस पाहिलं मी तिचं पण मग आता वॉसपट घेऊन टाकलं कसं टाकलं काय मी
हा हा पण मग नीट बी चालू लागत वाटत त्याला
हा ना त्याला म्हणजे कार्य अफकारयला नेटच चाल चालू लागत
हा ते नेट चालू नसल्यावर कॉल बी काही काहीच काय होत नेट बंद राहत मग ते आपण कॉल करतो मग कॉल जात नाही ना
हा हा जात नाही की
समोरच्याला जात नाही आपण घेल करतो इकडून पण त्या त्याच्यापर्यंत जात नाही ना.
हा
वाया जाते ना कॉल
झालं ते घरात केलं व वस्त
हा.
स्वयंपाक केला असेल तुम्ही आता?
हा वरच केला मग ते आता गॅस ते इकडं माडतो ली होत नतीरकला आता खाली पाहिलं का कसं आहे चिडचिड
हा ना ते पावसाना चिडचिड होत.
आणि आ असतलं की त्यानी तोंडच नाही वडलं
जाज ना
हा
ह थोडे थोडे याला काही मी वाटत पण की सारखं चालूच आहे ना आलाव दर ल
हा
या चवा नि लगी
दादू काय करतो?
दादुचा चालू आहे अभ्यास. अभ्यास आले पासून मंग आल्यावरर बस अ द घंटा दोन घंटे हा पोर काय करराय
एकक झोपेलेक लोळत
हा कोण झोपला का?
खेळतेन दमद ना
अ म्हंग लै लवकर झोपलं
लेवडच झोपे उठा ना आता मोठा झोपी
हा प ह अभ्यास झाला का?
मोठ्याच नाही लानला घेऊन बसले होते पण त करीतच नाही काय
बाई मग त घरचं काम करा त्यालागेऊन ब सग उठत आहे ना.
पण मला तर गॅस लागत बा पस
थोडं फारवासच ला ग तमला अ हिला हिला नाही येल का जरा नाही येल का?
नाही ना तिला पहिले नव्हती येईल ना
नाहीय
नाही
तीला मना ते फोन घेऊन आलता ना माणूस
बघ फोन करऊन याला मला कुठं बोलतती आता ति बीर ते म्हहि तुमच्या घरी ये नाग देऊन ते
आता पई
हा
कधी ते
हम्म झाली दहा पंधरा दिवस तीन वार बले.
म्हणजे डायरेक्ट घरी येऊन.
हा म देशभाई खर आलती.
कि तुमी यांचा.
व काय म्हटली.
तुमच्या घरी येऊन तुम्ही शिकिता म्हणती ना आम्हाला काय गरज पडते शिकायची.
म मनास ना मनासंत आटा दिल.
म्हले.
हह.
काम मला काय सांगत तुमची पोट तेवढं काळलं असतं आणि ते बोललं असतं म्हण.
बाई. मातला नाहीस का?
नाही असं फोनवर काही काम असलं म्हणजे काम आलं त्याला नाही ती आता येतो नाही. समजा काही असं आलं का मग सांगा लागत ते काय माहित होतो.
हा हा बई नसता फोन चालू आहे समजा.
हा नाता लघी येतो आणि जातो आणि.
बई ग.
आता त्या दिवशी त माग कामाला गेल त हिद गीताचीच थांबली पण आमचीच नाही आलीती.
आ.
जाऊदे नाही तर.
आणि जाऊते र का मण दुसऱ्या मुळं कासून कोसून कुठं.
अ पण मग त्यानला साकली पाहिजे ना.
असं पण मग असं समोरच्या नाही सांगू शकत ना. कस सांगू शकते खूप. कोणाच्या घरी जाऊ असं कस काय म्हणता येईल तिला काय तुमच्या घरी येऊन रान खूपसली आहे. तिथ तू अस मला कस का सांगाला म्हणून.
कोणा मैदानजूप पोसली ती म्हणल तू कस काय म्हणल आली म्हणल असं.
तू तू नाही त म्ह तू जाऊतो टांगडील पण.
तेनच माग अ काय वावरंबा. गेणे म्हणली दहा पंधरा मिनिटं झाले लगेच उटून गेले मग बोयला लागले उठून गेले.
बाई. हा वेळ यास कास काय म्हणू शकत समजा.
ताले शिकील गाडे.
हेच ल कायचलायच ये बाई. एक कवाणी काही कर. काय बाय लाव आता वावर बी द्यायलाच बेरेल दिसत ते.
वावर कुठ एक घेतलं त्यांनी तिनं.
आपण मग आज सोयाबीन पेरले का मग तन नाही पेरले दादा. स्यबन कोण फिरली म.
तयब आहे ते ना पर परल काा.
होना बेरल ना होूऊ नड लागे.
ते काहीनच फिरले बिर्या कानच फिरले.
हा का.
हम इनगे ना.
बाई. अवकडे व करून खात होती.
ह नाही बत ग कोणाला याचे करीत होती खात होती ना ते आता त्यांना वाटत होत आमच्या याच्यावर बरोबर क करती खात
हा
नाही ही काही त्यांची वाटा फत नव्हती ना
करायचे नाही
हा याला विचोरून त्याला वि चोरून करून घेत होती सर नाही मत काय ह पण मग आताक्रमा आहे दोन तीन कस करायचं य तला
नाही नाही आणि आता कडं दरल मग.
आता कायती दोन दिवस बंडूकीथ गेल ती वाटत.
हह.
आणि एक दिवस त्या कि शर्भवराची येईलत्रक लावा.